हा नमस्कार बाबाू
नमस्ते
हा काय म्हणतात बस मजा येत तुम्ही काय म्हणता
काय नाही चाललंय काहीतरी दोन पैसे मिळतील म्हटलं काय नवीन बघू याच्यात
हो बरोबर बाकी काय तुमच्या इकडे पाऊस वगैरे
आमच्याकडे ना अठ दहा दिवसांपासून बादल आहे नुसतं ऊन वगैरे नाहीये पण पाऊस पण नाहीये
अच्छा बर
हा त्याच्या आधी तीन चार दिवस चांगला पाऊस होता म्हणजे जवळजवळ आठवडाभर बऱ्यापैकी होता पाऊस आता नुसत पाऊस घ दाखवतोय बादर आहे पण पडत नाही
अच्छा आमच्या इकडे पाऊस येतोय जात य ऊन येतय चाललंय आमच्या इकडे असंच हा
अ कुठून बोलताय तुम्ही
आम्ही इकडेच मुंबई पुण्या साईड न असतो
अच्छा अच्छा अच्छा काय सर्विस लागा नि
हा हा जॉब मच असत इकडे अच्छा बरं बर बाकी काय तिकडे आमच्या इकड तर सध्याच वारीचं वातावरण चालू आहे सगळं
हा हा बरोबर हा उत्साहाचं वातावरण असत चकलट म्हणजे
हो धार्मिक भक् भक्तिमय असं वा वातावरण राहतय पूर्ण त्याच्यामुळे असं म्हणजे छान दिवस छान जातो टाईम चांगला स्पेंड होतो आम तर इथे
नाही आणि पूर्ण जगात दुसरीकडे कुठंच नाही ना एवढं श्रद्धाळू आणि म्हणजे ह्या प्रकारचं वारी वगैरे.
काहीच नाही आपल्या महाराष्ट्रातच नाही सापडत आता.
हम् आणि. असा देव आहे की त्याच्या पुुढे सग्या सारखे आहे तसं सेलिब्रिटी आणि हे व्ही आय पी असं काहीच नाही.
काहीच नाही काहीच नाही बरोबर मध्ये पण इथून पुण्यामधून निघाली तेव्हा आम्ही गेलो होतो. दर्शनाला गर्दी भरपूर असते. ते पण छान वाटत जायला दर्शन करायला खूप छान वाटत गर्दी तर खूप असते.
आणि प्रत्यक्ष दर्शन होतं ना मूर्तीला जो म्हणजे हात लावून म्हणजे आपण समक्ष आशीर्वाद घेऊ शकतो असं दुसरं कुठल्याही धार्मिक ठिकाणी असं नाही दुरून दुरून पळवतात नस्तक दुरूनच दर्शन होतं.
तेच तेच म्हणजे आम्ही त सलग दोन तीन वर्ष झाले जातोय पण इ छान गर्दी जरी असली तरी इतका अ साधारण पने छान दर्शन होऊन जात.
हम्म हम् ह.
तुमच्या इकडे काय चालू अस सध्या आणि बाकी आता गणपतीची तयारी चालू असेल.
हा टाईम आहे तसं तर गणपतीला. आमच्याकडे म्हणजे असं ते मुंबईत पुण्या सारख असं बी चव आठ पंधरा दिवस आधी कळत की हटी घे ठेवून ते. मंडप वगैरे तयार करतात वगैरे किंवा वर्गनिक गोळा करतात हम्म. हा म्हणजे अ गोकुळाष्टमी पाासून जवळ जवळ ह सुरुवात करतात हळूहळू.
बरोबर इ इकडे तर आ ढोल ताशाचे वगैरे तयारी सुरु झाली आहे ढोल तशा वगैरेची प्रॅक्टिस वगैरे सुरु झाली तर म्हणजे असं वाटायला लागत की हा आता गणपती येणार आहेत खूप छान वाटत हम्म. आणि आम्ही आम्ही पण सगळी जातो आम्ही पूर्ण फॅमिली जातो तो ढोल वगैरे वाजवायला छान वाटत. मस्त वाट हा. हम् इतक उत्साह अस मुलं अच्छा बरं.
ह नॉर्मल अ मंडप मंडळ असतं ते त्यांचा देखावे वगैरे करतात. छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम करतात आणि एखाद दिवस भंडारा वगैरे काहीतरी अस तो किंवा सामाजिक उपक्रम करतात
आमच्या इकडे आमच्या सोसायटीत असतंय. हो पण पाच दिवसाचा आमच्या सोसायटीत ठेवतात. अ खूप असेच प्रोग्राम ठेवलेले असतात खूप छान वाटतं. ढोल आता आमच्या सोसायटीच स्वतःच आम्ही असं ढोल वगैरे ठेवलेत तर मग अ ज्यांना ज्यांना पार्टिसिपेट करायचं ते करतात. आणि मस्त मिरवणूक काढतात सांस्कृतिक कार्यक्रम करतात पाच दिवस. पूर्ण म्हणजे इतका उत्साह आणि असं उल त्सवच वातावरण असतो कि सगळे बिझी असतात ना.
आजकालच्या पिरियडमध्ये याची गरज पण आहे ना गरज म्हणजे कसं आता तर उलट घरातली चार लोकं सुद्धा एकमेकांपासून दुरावले अस ण प्रं स टाकायचं हे कराचं म्हणजे सगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये मग मग घरातच संवाद नाही आहे तर मग गल्लीमध्ये किंवा सोसायटीमध्ये किंवा कॉलनीमध्ये काय कम्युनिकेशन राहणार तर या निमित्ताने लोक जवळ येतात आणि म्हणून जर ी बघितलं ना तर पूर्ण जसं आपण म्हणतो की जगात भारत देश हा वेगळा आहे किंवा सांस्कृतिक विविधता आहे किंवा आपलं हे नातेसंबंध किंवा कौटुंबिक सौहार्द वगैरे पण त्यात सुद्धा महाराष्ट्रात जेवढा आहे ना तेवढं बाहेरच्या दुसऱ्या राज्यांमध्ये नाही वर्गात मग आणि म म आणि महाराष्ट्रात पण हे विशेष करून हे ह्याच कार्यक्रमामुळे तुमचं ते शिवजयंती असेल गणेश चतुर्थी असेल किंवा तुमच नवरात्री असेल! पण दुसऱ्या राज्यामध्ये तेवढं नाही. जेवढं महाराष्ट्रात लोकांच -
महाराष्ट्रात कस प्रत्येक हा प्रत्येक - सण साजरे केले जातात म्हणजे मी असं नोटीस केलं की महाराष्ट्रात आपण - सगळे सण साजरे करतो आणि बाकी - तिच्या राज्यात कसं ठराविकच ठराविकच काही काही असं आहे.
नाही -नाही आणि ठराविक सण जरी ते साजरे करत असले तरी ते त्यां त्यांचे घरात किंवा मंदिर - एकत्र साजरे होतात ना अस पूर्ण सोसायटी किंवा पूर्ण कॉलनी - एकत्र येऊन एका ठिकाणी बसून एकत्र ते नाही होत. म्हणजे संवाद नाही होत मग त्यामुळे - त्यामुळे ते काय शेजारच्या गल्लीत कोण राहतो हे सुद्धा वेळेवर माहीत नसतं.
माहीत नसत तर बरोबर बरोबर पण त्यानिमित्ताने ज त्याच्यामुळे सगळे मग सोसायटीवालेही एकत्र येतात मुलांना पण सण वारांची महत्व कळतय आहे. कारण- कारण आता एवढे मुलं आजकाल एवढं - धार्मिक असं धर्म वगैरे काही करत नाही त्याच्यामुळे मग ऍटलिस्ट ह्या गोष्टी त्यांना कळतात.
हा थोडस जागृती होती त्यांच्या आणि व्यक्तिमत्व विकास साठी याचा फायदा होतो ना -
हो बरोबर आम्ही पण आता गणपतीत दोन तीन वर्ष झाल्यास! सांस्कृतिक कार्यक्रमात वगैरे भाग घेतो. डान्स वगैरे मध्ये मग त्याच्यात आम्ही असा देखावा बनवतो आम्ही दोन वर्ष झाले डान्स - करतोय आम्ही शिवाजी महाराजांचा देखावा करतो. त्यांच एखाद ऍक्ट वगैरे - त्या गाण्यात करून दाखवतो म्हण जेणेकरून मुलांना कळे की शिवाजी महाराज काय होते. आणि मग कंवा आजच्या याच्यात मुलं कसे बिघडतात तर त्यांनी कसं - राहायला पाहिजे मग हे सगळं मुलांना - असं सांगण्यात मुलांना असं वाटतं की अरे आई वडील लेक्चर देत आहे पण असं देखाव्यामध्ये - थोडं सांगित तर सगळ्यांना कळत थोडं-
की मी गोष्टी साध्य होतात ना याच्यात! धार्मिक अ गोष्ट पण साध्य होते इतिहास - पण आपला जो आहे गौरवशाली इतिहास -
हा
महाष्ट्राचा हिंदू धर्माचा आणि एक कौटुंबिक सौहार्ग्र किंवा तुमच - सोसायटीमध्ये बाकीच ते कम्युनिकेशन पण हो - त्या निमित्ताने मुलांना मोठे होऊन जेव्हा नोकरी - किंवा शिक्षणासाठी किंवा दुसरीकडे कुठं तिथं कामाला येतं.
हो ते आहेच- म्हणजे मोठ्यांशी कसं बोललं पाहिजे आपण नेट रेस्पेक्टफुली बोललं पाहिजे लहानांशी कसं - कस बोललं पाहिजे एका स्त्रीशी मुलीशी कसं बोललं पाहिजे! तर ते सगळं म्हणजे म मुलांना खूप व्यवस्थित - कळत आणि तत्याच्याने मग नाही मग अस समजायला गेलं. मग मुलांही कंटाळत- तो त्यांना वाटत अरे आई बाबा काय जे बाबा का ते समजत असतात आम्हाला असं वाट -
म्हणून- म्हणून आपल्याला महाराष्ट्रात तेवढं जाणवत नाही पण महाराष्ट्र - च्या बाहेर जर गेलं किंवा इव्हन मोठ्या शहरांमध्ये गेलं ना - पुणे मुंबई किंवा अजून कुठं तर महाराष्ट्र - ऑस्ट्रियन मुलामुलींची खूप डिमांड आहे बरं का -
हो
म्हणजे जर बघितलं ना तर बाहेरचे सुद्धा दुसऱ्या राज्यातले जर - मुलं असले त्यांना जर लग्नासाठी जर का आपलं राज्य किंवा आपला समाज आपला नातेवाईक सोडून जर का असलं तर ते म्हणजे मराठी मुलींना प्राधान्य देतात म्हणजे ते लोक मानतात हा किंवा नोकरीच्या ठिकाणी म्हटलं तर एम्प्लॉई जर का कोणी यु पीचा असेल किंवा पंजाबचा असेल मराठी असेल मराठी मु प्रध्य मिळत नोकरी ठिकाणी कारण की मेहनती अस विनम्र असणार त्यांच कम्युनिकेशन चांगलं असणार प्रामाणिक असणार या या सगळ्या गोष्टी हे आपल्या सांस्कृतिक उपक्रमामुळे आहेत
आहेत आहेत हो बरोबर बरोबर कारण आम्ही बघत तर आता आमच्या इथे पण नॉन मराठी लोक पण आहेत तर फरक जाणवतो आपल्या मुलांच्या - संस्कारांमध्ये म्हणा बिहेवियर म म्हणा खूप फरक पडत आपल्यामुळे - आप एकदम साधे सोळे बोळे पडून जातात त्यांच्या पुढे
नाही आणि मी तर म्हणजे आपलं जो आमचा समाज आहे किंवा आमचं गाव आहे किंवा नातेवाकीत हे सोडूनच माझं पूर्ण आयुष्य बाहेरच्या लोकांमध्ये गेलय ना आणि मी महाराष्ट्राच्या बाहेर पण भरपूर सर्व्हस केली वीस पंचवीस वर्ष तर म फर लगेच जाणवतो की काय आहे बाहे लोकांमध्ये फर आणि महाराष्ट्रामध्ये फत काय आहे आणि किती डिमांड आहे मराठी मुलांना मुलींना किंवा ते किती म्हणजे लगेच सक्सेसफुल होतात किंवा म्हणजे असं किंवा गोह करतात किंवा रिलेशनशिप जोडतात ओळखी पाळखी करतात बर मग खूप फायदा होत
आपले मुलं शांत स्वभावाचे जाणवतात म्ह बाहेयचे अस इतक लगेच अग्रेसिव्ह होतात लगेच काय काय म्हणजे बोलायला लागत ज समजा काही झालं वा वगैरे तर पण आपले मुलं एकदम शांततच ऐकून घेतात हां बरोबर
आता हे बघाल म्हणजे जेवढे पण फॉड होतात गोटातात किंवा संरक्षण करणारे असतात तर ठीक आहे महाराष्ट्राच्या तुलनेत बाहेर खूप जास्त आहे या गोष्टी किंवा अ तुमचं ते वैयक्तिक चारित्र्य होणार नाही का तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
खूप महत्त्वाचे आहे बरोबर बरोबर चालेल दादा छान वाटलं बोलून तुमच्याशी?
हम्म ठीक आहे मडम.